हॅलो हॅलो आवाज ऐकू आलाय?
हा यायला ऐ कि तुला?
काय तुमचं नाव काय?
माज नऊही फिझा तुझ काय हाय?
माझं नाव नाझियाय
हम्म हम् काय करायलास - आम् व्हय अंकल कोपला
हा हा जॉब करताय काय?
जॉब नाही हो.
हम्म. हम आणि काय म
मग तुम्ही काय करताय?
आम्ही काय नाही करत, आता आम्ही कॉलेजच ऍडमिशन बघणार आहे. एमसीला ऍडमिशन घेणारा य. मग काय बघायचं आता कुठं भेटते तिथं. बघू आता कोल्हापूर कुठे आहे. ते वगैरे पका बघालोय
हा हा तुमचा आवाज थोडा स्लो आयलाय ग?
हा तुमच्या फोनला तसच होत त्या काय सांगायचं.
हा कसलं कॉलेज पाहिजे तुम्हाला?
आ चांगलं कॉलेज पाहिजे. बघायचं आता म्हणजे प्लेसमेंट वगैरे पाहिजे प्लेसमेंट वगैरे पाहिजे शिक्षण चांगला पाहिजे.
हॅलो
हॅलो शिक्षण वगैरे चांगला पाहिजे कॉलेज चांगलं पाहिजे. शिक, शिक शिकवता यायला पाहिजे चांगला.
हा हा के आयटीचस चांगलं आहे.
आ के आय टी किंवा बीपीआय दे बघणार आहे अजून कॉलेज
हॅलो तुमचा आवाज येन झालाय
हॅलो
हा आत्ता आलाय बघ -
आत्ता यालाय, काय?
हा हा
आणि आता बघायचं कुठं मिळतय तिथं जायचं, कॅपराऊंड अजून लागायचं इथ मग पहिला रजिस्ट्रेशन मग त्यानंतर कॅपराउंड वगैरे चालू होते मग.
हा कॉलेजांना भेट देऊन यायचं म्हणजे कळतं कॉलेजांना भेट देऊन यायचं म्हणजे कळतं.
बय ते तर हाय सोडा बघायच आता कुठं भेडते तिथं जाऊयात.
हा ह मग आणखी काय करता अस?
काय नाही करत असा तुम्ही?
कायम
आं
तुमचा छंद
आमचा छंद व्हय आमचा छंद ड्रॉईंग ड्रॉइंग ड्रॉइंग करणे चित्रकला
अ तुम्ही असं चित्रकलेच्या. मला असं फिरायला वगैरे फार आवडत. नवीन-नवीन स्थळ बघायला.
होय होय का.
ऐतिहासिक स्थळ वगैरे असं बघायला. परत नवीन नवीन शिकायला.
हा हा.
तुम्ही ड्रॉइंग ड्रॉइंग म्हणजे असं प्रोफेशनल. करता का अशीशी.
हा एवढं काय प्रोफेशनल म्हणजे एवढं प्रोफेशनल नाही. असं तात्पुरता असं म्हणजे शेडिंग वगैरे येते प्रॉपर. होय आधी केलेलो क्लास आता तर काय नाही आता. स्कूल मध्ये होतो तेव्हा क्लास केेलतो आता तर काय नाही.
काय म्हणला.
स्कूल मध्ये ते नसताना केलतो मग. त्यानंतर काय मग गेलो नाही क्लास काय केलो नाही मग. सायन्स घेतलेल म्हणून त्यामध्येच मग. दिवसभर कॉलेज स्कूल कॉलेज असायचं मग काय मग तिथंच जायचं मला टाइमच भेट. भेटायच नाही मध्ये तू जायला.
हा हाा हा.
हम् तुम्ही काय जॉब वगैरे बघताय काय.
बघायले ना जॉब.
बँकिंग क्षेत्रात बघायला कुठतरी चांगला भेट. किंवा एक्झाम क्रॅक झाली तर बघायचा.
हा हा. तुमचे मिस्टर काय करतात.
हॅलो.
हॅलो तुमचे मिस्टर काय काम करतात.
आमची.
हॅलो तुमचे मिस्टर काय काम करतात.
पहिला ते सांगली इ मिरज कुपवाड. महानगरपालिकेमध्ये मंधनवर करायचे आता. ते थोडं हे. झाले त्यामुळ आता भहेरूनच काम करतात.
हा हा. तुम्ही काय पुढं शिकणार आहे काय जॉबच बघणार आहे.
नाही शिकायचं ते जरा सीईटी. सीईटी ला चांगला स्कोर आला नाही. टक्केवारी चांगली आली नाही. नेक्स्ट इयर बघायच स्कोर साठी.
चालते की जॉब पण भरतेय सोडा. तुम्ही जर पुण्याला वगैरे गेला इथ पण तुमच जर. सांगली जिल्ह्यामध्ये जर भेटल तर मग चालतेच.
काय म्हणला.
तुमच्या इथं पण बघितला तर चालतय कि जॉब.
हो बघ आयली ना. बघायला कुठं चांगला भेटतो का भेट. आपल्यावर म हे करायचं.
हा हा.
मग तुम्ही कुठ तुमची शाळा कुठे झाली म्हणजे कुठली स्कुलिंग झाली.
माझी स्कू माझी स्कूल एंडो इंग्लिश स्कूल मध्ये झाल्या. आणि अकरावी बारावी कॉलेज बालाजी सायन्स झाले. आणि ग्रॅज्युएशन ऐ एसी कॉलेज मध्ये झाले.
हो हो म्हणजे इचलकरंजीतच का. हम्म हम्म हम्. इचलकरंजीत कास म्हणलं.
होय होय इचलकरांजी मध्येच.
आता ह्याला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ला बाहेर ऍडमिशन घेणार. का म्हणजे इचलकरंजीतच घेणार आहे.
अजून काही डिसाईड केलो नाही आहे ते बघायच चालू आहे कॉलेज. कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही.
हम्म ह असं म्हणजे बाहेर. गेलो ना तर आपलं नॉलेज वाढत. परत स्किल्स ऍक्टिव्हटी वाढतात खूप सारी माहिती मिळते.
हा होय सोडा पण ये ज करायला जरा हे होते सोडा घर. नाही म्हणत ते म्हणजे लांब जायला.
म्हणजेथे जरा हॉस्. टेला वगैरे राहायचं मग शनिवार रविवार यायचं असं पण चालतं.
असं पण चालतेय सोडा बघायच आता तेच ये. चांगलं कॉलेज भेटलं तर मग काय तिथं जायचं मग.
हम्म हम्म ह. तुमला सीइटीला. अ म्हणजे तुमच्या सीईटीचा कोर्स अस. टक्केवारी आहे का म्हटलं चांगली.
हा हो चांगली आहे आम्हाला.
हम्म हम्म हम्म.
आता म्हणत होतीय कि. म्हण आमच्या बाप्पा. मनात हो ते डिकेटी मध्ये घे म्हणून. आता बघूया काय होतय ते.
हू. म्हणतात कीे डि के टी मध्ये अजून एमसीएची एक बैच पण. झाली नाही जर पास आऊट झाली असती तर. घ्यायला आलं असत ना एक पण तस आउट नाही झाली मगथ किती कॅम्पस आहेत. काय आहेत.
होय ते पण आहे सोडा सडा बघायच आता.
असं पण होतं ना.
हा कुठं फिडतय आता बघायचं.
केईटी हा बेस्ट आहे कॅम्पस साठी.
हा के ऐ टी बेस्ट आहे सोडा. तर बघायचं आता के आय टी वगैरे चांगलीतले पण कॉलेजेस आहेत. बी पी ए आहे परत के आय टी वगैरे आहेत अस सगळी तर काय. म्हणात ते सोडा येतो म्हणून आता काय माहि रिअल स्किल तर.
सगळी म्हणतात पण नंतर-नंतर सगळी कॉलेज फस. गिरी पण असतात कॅम्पस साठी आतून
हा ते तर आहे सोडा
हा असं पण असत ना पहिला असं सांगतात पण नर लास्ट हे झाल्यानंतर ते फसवेगिरी सुद्धा असते
होय ते पण आहे सोडा
हम
हा तुमचे वडील काय काम करतात
मग आणखीन का
काही नाही
मग तुम्ही असं इंजिनिअरिंग वगैरे का केला नाही काही तुम्हाला त्यात आवड नव्हती ती असं बीस हेच का निवडला
इंजिनियरिंग ला सीएस ला घ्यायचं होतं भेटलेलं पण सगळी म्हणत होते की बीसीए चांगलं आहे मा्मा म्हणूनच बीसी ला गेलो मग त्यातनं पण त्यातन पण म्हणजे प्लेसमेंट वगैरे आहेत त्यातन पण चांगली जॉब भळते अस आहेत म्हटली म्हणूनच मी बीसीए घेतलो इंजिनिअरिंग ला म्हणत होते की आता काय स्किल नाही आहे जॉब वगैरे लागत नाही म्हणून मी बीसीए घेतला
ह हा ह ह माझं कॉमर्समधून बी कॉम ग्रॅज्युएशन झालं आहे
कुठे झाले
व्यंकटेश जुनियर कॉलेज
हा कुठल्या गाव कुठला येतो ह्या कॉलेजचा
इ चल करणजीच की
होय तुम्ही पण इल कारंजी मध्येच राहताय वे
हा नाही माझ माहेरी चलकरणजी सासर भिलेवाडी
मी मी पण इ कारणी मंदच राहतोय सोडा आणि मग आणि घरात कोण कोण राहतात तुमचे
काय नाही शिफाम चौघच असतो आम्ही
कन
सासू सासरे आणि मी आणि माझा हजबंड
हा हा
तुमच्या घरी कोण कोण राहत
आमच्या घरी मी पप्पा माझा भाऊ एक आणि आमची दिीदी एक आहे आणि तिथ लग्न जात एवढे जण आम्ही राहतोय
ह हा ह
हम्म आणि काय म
काहीनी